काही नाही बसले आहे, तुमच्या?
आमच चल्या बाई हा या अकाच्या, आवरात आलो ना मी. इमल अकाच्या, हम्म हा, त कायला लावेेले का मग?
आम्ही का, आम्ही, नाही, नाही. हो अका गल्सेतात,
हाऊ का,
हम्म, काय आहेते,
दीदी अन ते गेले शाळेत, होव का, आमच्या बी गेल्या,
हो का तुमची कितीविला, आहे पोरी.
एक पोरगी दहावी ला आहे, एक पोरगी सा हा
बाप रे बरीच, मोठी झाली.
हा दवीला आहे, ना. हा एक सावीला आहे,
हम्म दहावी ची मग तिकड, असल शिंदे शाळेत.
नाही नाही, बाजार चांगले काय केलंय सरकार, सरकारी शाळेमध्ये,
हा म बस न जाते काय?
अ हा ती रतनभाऊची गाडी, लावेल आहे ना.
हा, हा चांगलंच तिथं इथं काही शिकवत बी नाही, आपल्या गावात.
नाही होओ काही नाही शिखवत, हो हेत,
हा, दडहावीच कस मेन, राहत ना जास्त. हो का, पूजनंदा बी हाय, काय तुमच्यासोबत.
हा, हा,
हो का तिस झाले कॉल सगळे
हा ते कॉल झाले ना ते तिचे झाले सगळे स्वतः हन करेले आता ह हा ते स्वातीत हा मग अे कोलास लिखतय मग त्यांनी राह मग माणूसक दिलावितो.
हा असल्यावर मला बी लावायचे, माझे सगळे राहिलेता नंतरचे येईल. पहिले लावले होते, पहिले जे होते का वीस आलेले ते कमप्लीट केले मी आता, परत मला तीस येइले.
हावका, बापरे! आता माझा शेवट चा, राहिला एवढ्याच,
बापरे! मग झाले तुमचे सगळे
हा म झाले आता सगळे मी स्वात स्वाती ताई बोलले सकाळी
हो का
हा
बरे तुम्हाला सुरुवात मी स्वप्नालाईला बोललोय सकाळी त्यांना फोन करायची मला त्यामध्ये काम आवरडल्यावर करा
आता कामावरलं आता करू म्हणल.
हो ना आता आता मग उमाया झाल्या र मग तुम्ही माल करा मग स्वातीताईला करा इकड पूजाला करा.
चालेल करल ना.
अरे आक्का ताईला करा, इकडच तुम्हाला करायला तीघी जणी
हा आता मी तूम्हाला करीन, स्वाती ताईला करीन, अ स्वप्नाली ताईला करीन आणि. आणि एक पूजाला करीन लागलंच तर.
हा पूजे विषत तची ना पूजेला करायचा.
पूजा बरीचात जी रोज.
मग काय आता त काय जाऊ शेतात हे करायला
शेतात नाही जात.
हा शेतात जातील ती हा.
पोरी तिच्या शाळेतला गेले असत नाही बग आता हेपच्यााती वाटते शाळला
हा एकदा तिथीची शाळेत.
हम्म काय काम चालूय?
काम काही नाही आता हेच चुरीणींनाच त्याचा
हाव का?
पाऊस येतो पण एणवे.
सांगितले म्हणे मी अठरा तारखेनंतर आता काय माहिती यायला पाहिजे पण आता वावर निबर झाले ना.
हो.
हम् चरा सात आठ दिवस होत आले उघडायला. आणि पहिले ते एवढं नव्हता पडलेला नव्ह्या. त असं आठ थोडी पडेल आहे थोडाफर मला पुरता पडेल आहे पाऊस.
तेच ना म.
तुमच्या घरचे तुमच्या घरचे आवरले काम
हा घरच्या आवरले कॉल करते हा.
बरे आपण असं नसतं बोललो.
होन ना यास बोल रालनमा.
अशा या्याच्यानंतरी ऊल वेगला असत पाच मिनिटं वराला टाईम नाही पुढं. अरे आपचे तरी बोलले जात म. हो म्हणजे ज मग काम आहे आता कामाचे दिवस भी ना सध्या म्हणे पावसामुळ सगळे निंन करून ना वल्ल्याचं परत हे होतं ना.
हा.
हम्म, तुमच्या घरचे आवरले कामं?
नाही हो ते घरच राहिल म निंदाचं पण मग आता म्हणलं उघडाया. कावीन चाल मग उघड्या येतं.
ह तुमच्या वावरात काय करू.
माझ वावरा मदी काका पशी ये म काय तूर होती पण तूर सगळी खऊन घेतली पाखड्या आहे ना.
हओ का?
हा.
पोरी नसल नयेत शाळेत मग शेतात मग
नाही ना आता एकीच दहावीच वर्ष आहे ना ती नाहीे येत शाळेले, शेतामध्ये. म्हणजे मीच तिला आता.
अ तूप कशाचे तिकडचे गवा
हा तिकडच ये ना मी राखन न्हवती ती करत का त्याच्यावरचा वावर.
हा.
ते आत्या आलत्या ना मला सोडून आता यां च्याकडे आहे ते. की अक्का कडं अन त्यांचाकडं.
अ कोणत्या ओ?
येच नाही मला अक्काते पूजाकड आणि त्या च्याकडं.
त्या करत्यात त्यांचं
हा.
हा त्याला घरची बी जनावर असेल ना ओ?
घरची जनावर त्याला पण मग तिथल्या तिथे ना बांधारा आला बांधायचा मग काय.
हा मग खर्च सांग बरोबर ते पूजे जनावर
हा खेतीच असते दोघं भाऊबि
हा मग त्याच्यामुळे बरोबर ये.
हा.
ते लहाण्याच नाई का वय लग्न हाय ना अजून
नाही ना त्यास्नी लग्न अजून.
हा, हा. मग बाकी काय म्हणता अजून?
काही नाही मग आता येतील ना तेच चाललं
ह पुढचे टास्क आले का तुम्हाला?
पुढचे बी आलेले की.
ते रेकॉर्ड करून बोलायाचे.
हा ते आ आले ना ते रॉख करू-करून बोलायचे.
हा मला बी आले ते मला ते बी कर नाही पण म्हणलं एकदा हे करून बी बोलायचे.
हा. हा गीताला समजा आठ हजार आले साडेआठ, साडेआठ हजार.
अ बोलायचे याचेे बापरे बर
हा ल तेन रात्री दाखीवल ना आम्हाला ते हे तर तन एवढ पैसे आले पण मला.
आतापर्यंत का?
होओ.
बरे आले बई मग.
हो.
बसल्या बसल्या काय रोजगार त्याच्यापेक्षा हे परवडत ना?
मग तेच ना लोक म्हणत होते ना बोलायच पैसे येतायेत काय म्हण?
हा. लोकांचं राहतं
हा आणि आता ज्याला निंतात तेवा आ
जल नेते म्हणुन कार्या ऍपमधे नाव आहे आमचं.
पण मग आता व्हत नाही ना ओ ताई जे पहिले वहिले ते व झाले आता
हा आता आता कोणी बी नाही होत हम्म. त्यो ऑनलाईन भरलेला.
हा मग आता येत नाहीन ते.
आता तर कोणीही ऍप घेऊ राहिल फोन मधे आणि कोणी करू राहील ते पण मग. त्यांचं होतच नाही असं. त्यांना येतच नाही काय.
गीताबाईन सांगितलं ना गीताबाईन त्याची देल ना गीताबाई किती. ती घेऊता कोणला पण तिडं ऑनलाईन झालं शिव तेच तिडं नाव गेले शिव. ते किती भरले ते पैसे त्यायला येणार नाही म्हणे.
येतच नाही हो.
हा.
पण बयाला असं वाटवलं की आपल्या आपल्या मनाच ज्ञान करा पण ते तसं येतच नाही ना.
हा येतच नाही ते त्याला तस
हम्म
ह बाकी काय चाललं अजूक?
बाई आत्ता जेवण केलं काम आवरलं मी आता फोनच करून दु जेरा जेला लागतिल तेलतेला
हम.
म्हणून म्हणलाता.
स्वातीता ये ना मग मला साडेआठ वाजताच फोन केली गी.
बरं कामावर तर आव कामावरता आवरता बोलत नाव माणूस मग काही बी.
हा लं करावई.
हा आ पुणदा. आता या व दहा दहा मिनिटाची ना पहिले तरी पाच पाच मिनिटाची होती कॉल.
होाव ना आता दहा दहा मिनटाची केलेली ते ना.
हम आता दहा दहा मिनिटाची केली आहेता दहा मिनिट. त्याच बोलायचं काही बी आपलं. आता आठ मिनिटं झाल्या दोन मिनिटं राहिली समजा.
हा का हा परत लावून घेते मी ति.
आ.
परत नवीन म्हणलं मग तुम्हाला ते झाल्यावर.
तुमचं राहिलं काय मग.
हा म राहिलं ना एवढं हे एवढंच राहिलं आता मग. अजून पाच कॉल कर ह ना.
अजून पाचकार नाही एक तुम्हाला.
नाही चार कर नाही तुम्हाला.
हबा.
हा मग करा.
बर बर.
हा.
त नाही म.
बो आलेस नाही घरी आहे ना मग गाडीवर जाते ते.
हा आट तिकडे आहे ना मुंबईला.
होव का. हम्.
ते येत असं दर सोमवारी असं ते ड्युट. हम् ड्युटी असेल का एकदा संभाजीनगरला मग येते ते घरी.
हो का. काय कोणत्या गाडीवर ते.
केचच लागेल ते असती महामंडळ मुली ना सरकारी मुली ते हा.
हा म्हन.
हम.
आणि भैया भैया पण जातो तुमच्या शाळेत
गेला बाई दोन दिवस ते त्याला ना तापत होत दोन दिवस घरीच ठेवल त्याला आज पाठीवल
हम
आता आज म्हणत ग मी आज बी नाही जायचं पण मग पाठवलं म्हटलं घरी बी लई किरकिर करतय मग आणि किंबया्या असल्यावर
न का
हां
ति लाक मामा गेले असून शेतामध्ये आहे ना
हा ते गेले आता काम वगेरे सध्या आवरली थोडंफार आहे निंदाच काही भमगले ते
होव का.
हम्.
हम.
रानी पोरगी येत असेल मग गावातलेी आहे तुमची.
नाही ना फाट्यावर दोन्ही व.
फाट्यावर आहे का
हा इंग्लिश स्कूल ल् टाकीली एला
बरं आहे इथी काही शिकवत नाही नग ग आवटलं शाळेत बी
हा काही नाही शिकवत
बरं ठेऊू का दहा झाले दहा मिनटे ठेवा तुम्हीच
हा हा मी ठेवते ह तर